हॅलो सर आवाज, हॅलो आवाज येतो काय?
हा येऊ राहिला सर काय रे बा? अरे काही जसं तसं नाव घेतोरे बा.
उदय कुमार संतोषी डोळे, उदय कुमार संतोषी डोळे आला ना
बंद नाव
हा होय का?
हम्म काय चालूये?
प्रॅक्टिसला नाही रे.
अकोल्याला जाणार
हाव काय? मग आज संध्याकाळी चाललेत का प्रॅक्टिसला?
हाव काय?
अ बस.
हाव काय? बुलढाणाला म्हणजे काय आहे डायरेक्ट.
आपल डायरेक्ट होमग्रांऊड.
घरूनच चालल, घरूनच तिकड चाललं जायचं डायरेक्ट इकडचा वांदाच नगो.
तस ना आता उन्हाचा प्रॅक्टिस चालू करू. मग जाऊ खेळू, बीळू मस्त पैकी.
ह काय गुडीला आहे का?
रोजी छत्तीस-
गोडेकड कॉलेज नाही, आपलं ग्राउंड नाही काय चांगलं?
हे काही नाही सचिन म्हणतो बीपीच्या छतीस जी बी स्टोरेज चालतो. काओ येवढं? तुमचं स्टोरेज किती आहे? हा
हा कारण कसं आहे मला वाटतं हे रेकॉर्ड होऊ राहिलं ना त्याच्यामुळं
अच्छा अच्छा, मग काय?
हम्म. घोडीला पाय घोडीला ग्राऊंड नाही का म्हणलं?
घोड्याला ग्राउंड नाही ना ते पुढं होणार दुसऱ्या ग्राऊंडवर
हाव काय?
हम्म.
हम्म हम्म.
पाहू आता? ब चांगलं एक नंबर काही आता उद्या जाणंय याजूला प्रिपरेशन घेऊन.
हो काय? आज गेले आज गेले असते तर?
नाही आज नाही आज उद्या जाऊ ना.
पण जाऊ दे येरी उद्या पण कॉल येऊ शकतो ना उद्या परवा मग सांगायचं. तेवढं होतं आपल्याला की बा नाही काही आणि
हा हा हा, हाव हाव हाव.
जोपर्यंत पण
करता उठून टाकू ते आजूला आपल्याला हौदात टाक नाही का एखाद्या.
आणि मग त्या ह्याच्यात ढोरं खातील का आजूला का पाणी
नाही नाही ढोरं नाही खाते, ते प्लांटला देतील ना ते.
हा का? म्हणजे नेमकं आपल्याला टाकायचं कुठे ते?
कुठं टाकू? ते ते ते प्लांटला ते मग ते ग्रोथ होती प्लांटची त्यानं डायरेक्ट टाका ते बाजूला डायरेक्ट तेच टाकता हिरवं.
आणि तेच प्लांटच तिथं टाकाया लागतं कि पाण्यात टाकाया लागतं मग
पाण्यात टाकण्यावरता वाटतं ते मला काय एवढं आयडिया तिचा पाहू आता ते अभ्यास बिब्यास करून. युट्यूब युट्यूब
हा हो, कठीण कार्यक्रम दिसतो मला रावेचा. चला घरी नाही जातात काहीच नाही, हो ना
जाऊ आता फाडीन आता चेंज झाला की आमचा.
हो, काय तुला ऍडमिन नाही केलं वाटतं की अजून?
नाही ऍडमिन नाही का नाही अजून नाही करलं ना काही दिवसानं सर जेव्हा विचारल तेव्हा
हा हा हा हा.
तोपर्यंत सुरळीच काम अ सिग्नेचर हाव.
हम्म. सिग्नेचर, प्रेझेंटी. प्रेझेंटि दररोज टाकाया लागते वाटतं? प्रेझेंटि.
ते सिग सिग्नेचर आज बी टाकून आला, आमचं
हा ओके, मीच बाकी असेल ना काही काही जण म्हणजे आम्ही सेम त्याच्यात हा मार लागतेनं पाच वाजाला टाईम आहे अजून
हो अजून लई टाईम आहे. हा दोन घंटे लई होते आपले
वाजेवाले दोन घंट्यात मी दोन तीन हजार टाय मारून कालीन डायरेक्ट एक नाईनटी मारली कि,
आदु ला
हा ते हुकलं थोडस मल पण ध्यानात नाही राहत कधी कधी ते. पवन सोबतही बोलतानी मी असं थोडस फिसकल होतो.
बोलला का बनून
होन मी आता बोलोन थोड्या वेळा आधी
किती मिनिटं
तुम्ही गप्पा करू लागले तेव्हा, आम्ही दहा मिनटं बोललोतो.
हो का, अर बापरे बाप मग मग का मग मग मग आले की नाही इनकंप्लीट
नाही न, ते संध्या तसं नाही नेत ते पूर्ण कम्प्लीट करावं लागतं. प्रोसिजर सोबत जा लागतं त्या समजा ती एक प्रोसिजर आहे रे आता तुला मी आता आता हे जे मी तुला एक नंबर देईन बघ त्यांना ते जे हे येतं महाराष्ट्रात समजा त्यांच्याकून त्यांच्या थ्रू तू सगळे जण त्या जातात ते तुम्हाला टास्क देतील. तुम्हाला गाईड करतील. क बा असं करायचं हे ते
आप तुले त याल पाहिजे होता. तुल तुल तुलते याल पाहिजे ना, आमला तुला आले कि नाही फोन.
नाही मला नाही नाही नाही माझं हेवाय माझी एक प्रोसिजर कम्प्लीट झालेली आहे समजा, ते ग्रुपमध्ये ऍड होणं वगैरे मला काही टास्क भेटला. फ्रेंड चा त्याच्या बाद आता हा टास्क जसा माझा कंप्लीट होईल. नाही लगेच नाही देणार. ते जसे व्हेरीफाय होतीन माझा, माझा टास्क व्हेरीफाय करतील ते. व्हेरीफाय झाल्यानंतर मग मला त्याचा काहीतरी नाही त्याचा काहीतरी मोबदला भेटल. जेवढे समजा आता मी एवढं मले जे टार्गेट भेटलेले तेवढं कंप्लीट केलं. त्याच्या बाद मला त्याचा मोबदला भेटेन. मला नवीन टास्क असाइन करतील ते. त्याच्यानंतर मग पुन्हा मग त्याचा पण काहीकाही मोबदला येईल.
मोबाईला मोबाईला येईन कधी त्याच्या मोबाईला आहे. ते कधी येतो. किती येतो.
ते पेशन्स म्हणजे कोणी पण असं आपल्याला समजा जर कुठं पण पैसे कमायचे ते असले त असं हे नाही न होऊ शकत. मिराकल बरोबर आहे का? आपल्याला थोडंस पेशन्स पेशन्स जावं लागलं ना आणखी आणखी त्यांची समजा त्यांच्या ज्या रिकवायरमेंट्स आहेत त्या आपल्याला कंप्लीट करा लाग तेव्हा कुठ
करू करुना करूना काय विषय का? करूना काही आपल्या डाव्या हाताचं खेळ ते
हो.
चौक
म्हणजे कसा
ते स्कॅन नाही रात फक्त आपल्यासोबत
नाही नाही स्कॅम नाही होणार, कारण हे व्हेरी फाय हाय ना सर्व काही.
नाही ते हाय व्हेरीफाय पण आपण इतक मेहनत करू, आपल्याला मोबदला तर भेटला पाहिजेत ना? बाकी स्कॅम नाही होत, मोबदला भेटणं महत्वाच बाकी बाकी काय झालं चालतं.
मोबद मोबदला भेटायलाच नाही, एवढा नाही विष
हम्म होता.
कारण ते ह जे ऍप आहे का हे बॅगलोर बेसवर आहे.
ओ माय गॉड!
बंगलोरच्या लोकानी ऍप आणल होत जे मिडल क्लास म्हणजे मिडल क्लासचे जे खालचे लोक आहेत, समजा गावातले
हा हा.
हा ना तर त्यांना काहीतरी एक पार्ट टाइम, पार्ट टाइम इन्कम मिळावा
अच्छा अच्छा, ओके, ओके.
हा. तेच्यामुळे त्यांनी ते ऍप काढलं होत आणि अशा युट्यूबवरही बघितलं आणि दुसरीकडून ऐकलं पण, कारन
हा ना, हा मग चांगलंय, चांगलय. हा आपल्याला ई भेटन, आपल्याला ई भेटन. आपण बी उठून टाकून दिवु का?
नाही नाही युट्यूबवर नाही टाकायच आपल्याला, हे कसं आहे माहिती आहे का? अ डाटा एंट्री वाले जेला समजा
हा हा.
आता समजा, हा फोन अ कॉल फ्रेंड हा वाला टास्क एकदा संपला त्याच्यावर तुम्हाला टास जे तुमचा टास्क येईल, आहे समोर टास्क वाढत जातात. ज जसे टास्क का तस तस तुम्ही ते कंम्प्लिट करायचे तुम्हाला मग
हा हा, समजलं समजलं, मग आता मला म मला कधी भेटनार? त्या त्याचा आवाज ऐक.
तुला आता मी तुला एक नंबर देईन सरांचा त्या त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांच्याकडून तो गुगल फॉर्म वगैरे ते सगळ भरलं तू की मंग् होऊन जात.
हा तूझ झाला तस काय?
म्हणजे हा मी झालो तस ते तुला ॲड करतील वगैरे तुला माहिती देतो, आस आस माहिती सर्व मी दिलीच. समजा तुला असा असा विषय आहे ऍप मधी तर ते तुला सांगतील, ते तुला ऍड करतील ग्रुप मध्ये हा तुला पण मग असेच कॉल करावे लागतील, जेव्हा तुला हा टास्क भेटेल.
मग मी कॉल मग मग मग मला कोणाला कॉल करत होतो, तुलाच का ज्याला ॲप गेतल त्यालाच का?
हा ज्यांच्याकडे ॲप आहे तेच, त्यांनाच करू शकतो, ही जसं की आपण करून राहिलो असं.
हा हा हा हा. समजल, समजल हं.
तसं मग करायचेत. आपल्या फ्रेंड्सला जेवढे काही मित्र येतात त्यांंच्या सगळे समजा ऍप डाउन
हा तेला प्रेफर करुन आता आपण ॲप त्यायला प्रेफर करून त्याला सांगू विचार बोला माझ्या सोबत
हा बर भावा फक्त दहा मिनिटं ब बोलून घे. संपला विषय, त्यामुळ मग असं तुलाच तीन, चार दिवसामध्ये टारगेट कम्प्लीट होऊन जाते नंतर तुला नवीन टास्क सेंड होईल.
हा हा हा, करतो टास्क कंम्प्लिट करू आपण.
हा, त्यानंतर ते सध्या आपण खूप फिरलेली.
हो खूप खूप डायरेक्ट म्हणजे माझ्याकडे आता सध्या डायरेक्ट असं दहा रुपये पण नाही लवकरच.
तेच तर कारण आपण सध्या खूप पाण्यात मला वाटत. आपल्या कामावर काहीतरी झालं पाहिजे आता इथ व्हायला पाहिजे की वेस्ट. इथं जर काम करतात.
होईल होईल होईल व्हायलाच तर पाहिजे व्हायला तर पाहिजेतच. काही ना काही होईलच आपलं नाही झालं तर मग पाहू आता. काय आणलय. मिस्त्रीपाशी जायचंय मला.
होय काय.
हा ना मेसच्या तर देऊन टाकू कुकर कुकर पात ''हं''
हा,
काही नाही सचिन म्हणतो बिर्याणी करायची मला सचिन म्हणतो बिर्याणी करायची मला कुकर पाहिजे त्याला. हो इलु ह ''हं''
हिकडं जीवनाची बिर्याणीचाेले का आपल्या.
ह ना भात भाताना पैसे नाही मग बिर्याणी कर. हा,
जवची बिर्याणी झाली नाही का, करणारा काय असतं ते.
काय.
बाला घटकन काय असतते?
नराळा दा,
अरे नाहा रहा घाटका.
नार घटकाना नार घटकानी काहीत रस्त्यात ते.
हा तेच तेच ना कारण आपण. डिग्री पण अशी निवडली आपली हा ना घर का ना गाठ का,
हा हा, ऐस आयष्य.
तेच तर अशा जागी येऊन पठलो आता सध्या काहीच नाही करतायत आपल्याला.
इकडे अर तिकडे वीर.
बर बर.
हा, मग चालतं चालतं.
हो हो,
हा ह